दाखवले का पैसे?
कुठ दाखवली ती?
जनरेट रिपोर्टमध्ये जायचं रिफ्रेश डाटा करायचं ते असं आडवा आडव ढकलायचं इकडे
मी तुला सांगितलेय का ते
मग तिथच के
तू मला काही सांगायला मी तुला सांगितलय कसं वागायचं
म तिथंच किमान कुठं
ते दाखवतोय ते पेमेंटच ऑप्शन मध्ये गेलं. तिथं यीऊ तेच नाय तं म्हणून तुझी डेट दे म्हटलं.
तुझं कसं आहे ना
काय माझं
तुझं कधीये नस
माझं मायनस होतय म्हणताना
ते कव्हा करणार आहेस तु प्लस मध्ये
बरं दोन हजार बरायच्यात भरतीस
मग ते बंद करून टाक की अकाउंट दुसरं काढ की
दोन हजार भरले मग ते मायनस निघणार भरणार तू
हम्म
मग होय दोन हजार भराय
अरे म दुसरा अकाउंट काढ ना.
झाडं आता तर लय काम
हम्म-
म्हणून तर, यू पि आय मागितलं तयार करायला. पैसे नाय आले तर? हा येत तू आधी ऍड केलेल पेड तुझे आले का?
हम ते चालत नाय?
चकुली जी ऍड करा लागल रे, ती म्हटली पाच दहा मिनटांनी परत करा.
हम हम.
चकुली बी ॲड करेल.
बर
तू काध डत काठलीस पाहिजे.
मी कुठं काढलं ते आपोआप आलं, मला संपलं आहे लिमिट माझं खर अजून दाखवाला टास्क मला.
काम
हम.
आपलं म कस कलाल?
काय माहिती कुठला पण नाय चालत. ते ना वह तुला काय?
परत
नाय मम्मी आणि मी बसलो होतो. पण मम्मीला माहित आहे पैसे जमा झालेले नोटिफिकेशन वेगळं आहे माझं. मम्मी मी चालू केले कुठलं पैसे आलं कोण पाठवलं? मम्मीला तेवढ सांगितलं मम्मी घेतलं तीनशे रुपये त्यातलं काडून ते नाव काय सांग? हा तुला ते जनरेटपोर्ट मध्ये फोन अज फ्रेन्ड फोन फोन ऑफ फ्रेन्ड असे येते का? आणि त्याच्या पुढं फेज वन येते का टू येते?
काय माहिती बघाय पाहिजे.
मला आता आता सध्या फेज टू आले. बहुतेक ते वन झालं बहुतेक माझं.
बघा तू कर.
हम्म.
काय मग काय?
आणि जरा कुणाकुणाच तर फोन घेऊन कर की रे तेवढं. मम्मीला मम्मीच्या मम्मीला पण आमचं केलं नाय काय ते मम्मीला शंभर रुपये आलेत मगाशी नुसता.
अकाउंटला?
व्हय सोबतच माझ्या सोबतच मम्मीला हा आलता टास्क.
सगळं मम्मीच कम्प्लीट झालं.
मम्मीने केलंच नाही आमच्या. मीच केलत मम्मीचा मोबाईल वरून. दोन तीन वेळा त्याच शंभर रुपये आलं मम्मीला.
हाय.
मम्मीने केलीच नाय आमच्या. ठेवायचे कठ एक मिनट दाखव? तेच कळना ना ते जरा बघ म्हणाले तुला मी तिथ फेज वन अल की टू अला तूझायला?
आता बघायच म्हटलं की शांत बसायला पाहिजे.
ह फोन झाला कि बघ आणि मग मला सांग दुसऱ्या फोन ला
हा
आणि दिवसात नाही चार पाच चार पाच क तर कर ते पाच सहा दिवसाच काय आठवड्याच लिमिट असतं वाट रे
कशाला
तेवढं करायला लागतात फोन तेवढं
असस हमम
काय माहित आता
हम् बोल
बस
उद्या कामावर जाणार आहेस का नाही
हम्
हम्म मुळी एक दिवस
जायच इकडे तिकड फिरायचं
काम काय करायचं नाही
आहा
हम्म
काय नडले करायचं
हम् बर
आता काय आत्ता आत्ता आलेली पोर माझी एवढा पगार त्यांच माझ काय फर आहे का ना
हॉकी
काय उपयोग आहे मग
ते बाकीचा सुपरवायझर ना किती आहे बाकीचे हाई ते
अजून एकट रात्री आठवीस एकोणतीस पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत जो परमानंट आहे त्यो
परमनंट कधी होतोय
हो होत
वर्ष झालं माणसं
तू कस झाला मग सुपरवा्हायझर आहे तो
त्याला पंधरा वर्ष झाले
होई
उगाच परमनंट करते तुम्ही
त्याला झालेत पंधरा वर्षे
म्हणून केलं त्याला काही म्हणून तिला केल्यात
मग कशाला करते. अजून एकटा केलं झालं साव
हम सहा वर्ष ह
आणि माग तिकडं पंचवीस पंचवीस वर्ष झालेली माणसा
वर घला पट तून सोपला.
पॅटन शॉप ला नाव दुसरीकडे सांग
मला लई झोप आल्या पडतो, बनू हम्म परमनंट झालाय.
दोन हजार आठ ला लागलेल तुम्ही तिला
हो.
दोन-दोन हजार
आठ
अजून परमनंट नाही ते,
माझ्या काय करण आ म्हण चछ एककड वायचय का व मा बघू बाबा कती वर्ष झालं.
मग त्या एक पाच वर्ष
डोळे उघड झाक करू नकोस. झोप मी
तो परमनंट नही अजून
केलाय नंतर लावतेय तिझ ती हम ज ह् केलं तर.
करत नाही का भय केल्या त विश्वास
-हम्म. बर.
पत मारायच.
स काय न होज
दुसरं काय कार
हम्म
कॉम्पिटिशन ला कम पण नाही गेत. कॉम्पिटिशन ला दुसर आन कंपनी असते का नाही. जराने पगार वाढून तिकण करून देतात का माणसा सोडून बत ना तुमचं नाही ना पुढची कंपनी मज असत यायला.
हम्म म्हणून म्हणून त्यांनी फायदा
घे नारच
किती मिनटं झाले बघ. नऊ.
अजून एक मिनिट
हम्
अ तसच घेते.
ओके. हम्म.... कोण काढणार...
त्यांना काय काम झाल्याशी मतलब पगार कितीे... माणसाचा हाल किती हुतय..
त्यांना बसवाय पाहिजे एक एक दिवस काम मला तिथं...
खाली कसं माणूस करतोय त्यानी बघत... तर ही ए सी त बसत्यात विषय संपला.... खाली मानू एवडे ज ना...
तू कर तिकडनं कट... हा मग... हॅलो.. हॅलो...